बाहेर पाहणे आले असते म्हणून तर ते लई गर्दी आहे की नाही राहतय बी अरे
हॅलो हा बोल ना
काय चालू आहे झाला काय जेव्हा
नाही बा जेवण रायला स्वयंपाकून राहिल सून
होव ना हम् आणि त्या गावच कोणी वाढलं ना माहीत राहत वाढला असशलु नाही गर्दी आहे
भाजे
हा आज बीमार होता म तिकडे गेली तर माहित आहे
हम्म हम्म हम्म
होा ना ना
साडे अकराले होते सुट्टी वाटले त्या दिवशी लवकर दयची त्या मॅडम न सुट्टी आज मण साडे अकरा वाजता मग मग छत्री नेऊन दिली हम्
हो बरं केला
अटलं छत्रीनंदली कधी या सर वले झाली नाही जोरातचा नाही जोरात चालू आहे ना हा दुरातला न पनी अ घराचा कसल्या तर मगय तरी
ह ना ना काहीजी असतील अकराची
हम्म
हमम शाळेचे लकडची का माजे घर असला ख
हा
जेव हा जेव नाही का मग तुमचे
नाही ब बाकी आहेज जच्या मन
ह ना
ते कसं ते वावरंडी ते बांधण चालू होती तिथे पिपरीच्या म्हे बांधण मे पाणी झालं तर ते कायचं बांधण चाल ज मंगडी अस दऊ स पाका लाू
होू हो
हम्म म्हणून मग आ लवकर केला दिदी पाणी झालं नऊ वाजला नऊ वाजपासून
हा ना ह ना ह ना ट का ोटा एी
त्याच्यान मग
उळून पा वर जोर आहे ना हा ना ह ना
आणि तिकडची लय नाही जायला
हो का
हम् आता पाणी पावसान जातेच ते
हम् हम् आता चालूच रा त जाणं ये ना जाणं ये आमच्या या जाण ये ना चालूच ठेवटी
हम्
आमची एक जाण नेण लूच ठीक आहे
काय करते बा त बाबू
बाळ आत्ताच उठला लग तुमच्याशी बोलली की नाही तेॉल चालू होते की नाही शांततेने बोल झालं, आता त्याला पाहिलं आणि बोललो. हा आता उठला, नाही तर मग आ
गोष्टी करत असील ना, बोलत असील ना.
हो हो हो, आता झोपीतून उठला, त्याला पाळण्यातून काढलं
हा.
हा तुमचा कॉल आला, त्याले पाहून राहिले आणि तुमच्याशी बोलूनही राहिली. दोन्ही काम करून राहिली मी.
हा ऐका तशींना
हो हो.
ना.
हम्म, असं स्पष्ट बोलतारी त्याले.
काम ह्या कसं हाय?
सवा वर्षच राहिलो. आज्जी, अब्बा, बाबा.
मग आता बोलण लागलं साजं चालू.
हा असं असं बोलते त्याला. असं आपल्यास आपण बोलत की नाही, असं नाही बोलतायत. घेवाई घेवाई देवाई सध्या. फक्त दोन चार शब्द बोलतो, तो आजी
काय ते मॅडम त म साऱ्या असतात ते.
आलाय काय?
आली, आण बंद करून देतो. त्यासाठी म्या आज छत्री दिली पण नेली, काय आणि मॅडम? हो मग केला का चा, हम्म? मले म्हणे की, मी होमवर्क राहिल म्हणे चाप्टर्याचं बुली नाही ते मॅडम त. होय द्यायचं आहे मॅडम काय करू?
हा ना, शाळा लांब आहेत तुमच्या घरापासून.
हो जवळच आहे, जास्त लांब नाही. बस स्टँडच्या इकडे आहे ना, बस स्टँड समोर आलं जरासं
ह ह
की तिकडे शाळा आहे.
हो ना ना ना
हम्म
हो हो.
गावाच्या बहिरही नाही आणि गावातच आहे. ते हनुमा हनुमान मंदिर आहे की नाही, हनुमान मंदिराजवळ
हा ना हा ना हा ना. कितीपर्यंत आहे ती शाळा?
ते काय सातवी लोक आहे वाटतं तिचं.
हो का चांग
कोरईची शाळा, पण तिकडे का एवढंच ह पोरीची अलग आहे.
पोरी बी हायत का त्यात? ह कन्या शाळा आहे मग ते, म्हणजे लोक आहे ना. नाही. मस्त आहे मस्त आहे नावदी.
म्हणजे कन्याशाळा ते हा मुलीच्याला जाय चौथी लोक
ती कुठे आहे बर?
ते दिसला बाजूले जोडवा. हे आहेत हे मुलं इतक्या आहेत हे पाचवी पासून पहिले इकडे अस ते आता काही कोणी नसते इकडे सगळे जिल्हा प जनता विद्यालयातच जातात.
हो ना हो ना हो ना.
शाळेत.
हो हो.
विजंता विद्यालयात नाव टाकलं, हो चांगल आहे ना. बाबु हे कपडे घे तुझे.
हो हो ठीक आहे लांब नाही पण ते लांब पडते का तुमच्या पुराला तुमच्या घरापासुन?
होन हो हो.
हो हो हो हो ते गावाच्या बाहीर आहे. हॊ हॊ. हो ते गावाच्या बाहीर आहे.
हो ते तिकडे तिकडे अस ते जवळ पडते.
बरं बरं आहे ना बाकीं?
आमचा मळा सगळ्यातच काय? काॅर्नर वरच आहे कीं नाई तो आमचा मळा.
हो काय रस्त्याच्या कॉर्नर वर.
हा मी आता हे झालं तिकडे रोड झाला ना आता
हो मग हा ऐकू न झाला पुल झाला होतो तोच तिकुन.
हा हा हा तिकडेच आहे.
हो ते हो हो आहे ना ते लाईन.. लई ह हो लाईनदारापूर्वच लायनदारापूर्वी..
हम हम हम.
हो हो हो ना चांगला आहे काय काय मग तुमच्या मळ्यात पेरेल?
आमच्या मळ्यात आता चवळीची भाजी आहे.
होन, होन. ह ह कायला चांगला आहे ना फळ म्हणजे हेच आहे भाजीपालाचं हाय.
मंग.
हो चांगलाय आता पावसाचा भाजीपाला तोडून घ्याल ना तशी तुम्ही?
नाही.
हो.
आता कायचं हे उपटने जात ना भाजी केल्याने जात आज करनार होती मंग ती केल्या जात नाही.
हॊ. हॊ. बरोबर हाय ह्या पावसानं काय सुचत नाय ना ग बाई. हम्
पावसाच्यान काही नाही हे होत.
हम् ह हम्म हम् दशिन माारीले पाहिजे असं पाणी पण तुझं आ आ, नाहीं तुझं नको ना.
रिकामा ऑडिओ
बोला बाई.
हा.
हा ते वारीच आमंत्रण आहे ते तु आता पावसा पाणी आहे मी काही येत नाही तु जाय पोराले
हा कोठ घालुन गेले झालं.
हम्म नाही मी नाही जात पोरगा जाई.
हॅलो.
ह ह ह ला त्यांला पाऊय ना पाऊस माझा दादू शहाणा हाय चल चल चल. बोला ताई.
हा बोला.
हम्म हम् हम् आला पोर का शाळ त
हो काछ आणते भैर झाला
हो हो हो ना हला हो हो
बाहेर चाल म्ह
ज बताय का आं
बाहेर चाल म्हणते बैर चाल म्हणते काय
ह आता पाऊस आहे ना बाहेर चालून ते
हा काय नाव आहे
तर हिमांशू हिमांशू आमच्या बाळाचं ना सांग दिदीला बोलता का दिदीशी दिदीशी बोलता का तू
हा
आता दिजी मस्त झाली परीक्षा यायची नाही ग बाई हा तर हस्तीय त्याने म्हटलं बोलताय दिदीची त्यालाेतलं दिदीशी बोलता कायता हसते काळ ते का
त्या तर सगळं आणि हे ओळख ओळखीच असलं की ओळख नाही क ओळख सांगितली की हा आता झाली ओळख हा नंबर तुमचा आहे की सूनेचा जा आहे
सुनीच आहे ह
तुमचा
याच्या कसं आता माणसाईचा मान मोबाईल नाही एकपूरी पण माणसेचा मोबाईल मग घरी असते ना आपल्याला हा बर आहे मग याच्या काळ मा माझ्या नावाचाच आहे कुरी हे पण इजा इजा मोबाईलात खोलल
ह ना
ह जा मोबाईलात खोललं म्हटलं प हा करून द पोरी सुनीचा घर चोवीस तास असते पोराचा माणसाचा राहिती काय
नाही समी रा आहे
आणि आता आपण एका घात तीन तीन फोरत आपला चौथा घ्यावावे वाटत नाही आपल्याला
नाही माझ हसला कायच मगज
हा आहेऐ की नाही बर हा आता हा हा आता सुनीचा म्हटलं की दोन्ही दोघी म्हणून आहे समजा
हो
त्याच्यान बाई मी काही घेत नाही अससाठी काय करता आपल्याला तथ आपलं शेतकरी य काय
व ना
मग तेच ना बंद पडसा तर ते कार्ड बंद पडते मग हे चालूच ठेयला लागते ना त्याच्यान मग आता आम्ही दोघी
पहिले दहा रुपये बॅलेन्स रिचार्ज होता तर तीस रुपये वीस रुपये म चाल
माय आता तीनशे रुपये टाक लागतात एका महिन्याची
आता तीनशे
तुरी तीनशे रुपये टाक लागात एका महिन्याची काय करता
पहिले दारूभळ होतं आमच्या वेस
हम्म तर काय करता मग
हम् दहा रु दहा रुपयेच काढा ना टाका किती बोला हा पहिले होत
हो हो द आता भेत असतात आता हते का असं
नाही आमचे नाही ना आमचं लग्न झालं त्यावे
हो हो हो मग काय तसं सुक ना बाई किती स हे सरी मोबाईल आपल्याला चटक हे मोबाईल लं कंपनीरी चटक लावून दिली आपल्याला आता सवय झाल्या आता आता आता आता जमत नाही जमते का आता
नाही.
आता सवय झाल्या आता जमत नाही मुंबईशिय गमत नाही. तो एक एकपुरी एकपुरी आवश्यकच आहे, पाहिजे हेच हम् नणता आवश्यकच आहे पाहिजेच.
हम्म! आता सगळं इच्या होत का? मग बोलताना मी सांगतो अजून.
फो ह आ आले तुमचे एकूण तास संपवत पण बोला एकऐकू थोडा आहे.
हा!
ह अर्धा मिनिटही टाईम आहे. हो माहित मी पाहनच राहिल ना, साडे नऊ मिनटं झाले.
हा हा आ त्याल वाळून देतो.
म्हणूनच तुम्हाला विचारून ठेवलं की आता,
नाही मी हा टाईम आहे मी मग करतोय का बर तुम्हाला. वाळून देतो पूर आले.
हा हा हा बोलत जा बोलत जा काय.
आता एकमेकील हे, हो एकमेकीने हेल्प केली तर हो ते नाही तर मग कायच काही. एकमेकीला हेल्प केली का होते.
हा हा हा संपले तुमचे कायच ठीक आहे मग, बरं बर बर बर थांबत थांबत काही हरकत नाही. हां ठीक आहे मग, ल